हॅलो. हॅलो.
हॅलो हॅलो हॅलो.
हॅलो हां, येतोय का आवाज?
हॅलो.
हॅलो.
हा येतोय कां आवाज?
हो आवाज येतोय पण थोडसक.
हा हा त्या ताईचं एक त्याचा येत होता ना फोन म्हणून मग लावता येत नव्हता तुम्हाला.
अच्छा अच्छा हो ना माझा पण मी एक केला पण त्याच्यात ते आवाजच येत नव्हता मला.
हो हो.
ला नव्हत जात.
ते ना नेटवर्क इशूचा काय? प्रॉब्लेम आहे ना ते पहिले बघायला पाहिजे म्हणजे मग समजत नाही ना काय बोलतो आपण.
हो ना काहीच समजत नाही आणि कॉले कम्प्लीट होती नाही.
त्याच्यामुळे काय आता काय चाललं म्हंटलं.
काही नाही आवरला का तुमचं काम.
येत नाही का.
येतोय ना आवाज येतोय ना बोला.
हा तुमचा पण येतोय मला तर काय नाही म्हटलं. कुठे फिरायला वगैरे गेलं ते काणी एवड्यात.
पाऊस चालू राहतं पावसात कुठे फिरायला.
नाही हा सुट्ट्यांमध्ये वगैरे. मुलांना सुट्ट्यांमध्ये वगैरे घेऊन गेले हो ते नाही.
हम्म मुलांना हा गेलो होतं आम्ही. इकडे अंजनेरीला वगैरे गेलो होतो ट्रॅकिंगला.
आम्हाला जायचं होतं इकडे अ रायगडवर वगैरे किल्ले वगैरे. वगैरे दाखवायला शिवाजी महाराजांचे. पण नेमके असं झालं.
हा.
बिझनेस करते त्याच्या थ्रू आम्हाला गोव्याला जावं लागलं ना म्हणून. ज इकडं राहायला मग गोव्याला पण गेलो होतो तिकडे पण भरपूर नाही का आनंद घेतला गणपतीपुळेला वगैरे गेलो. पण मग मुलांना असं जर सुट्ट्यांमध्ये आपण शिवाजी महाराजांचे किल्ले वगैरे. दाखवायला निले तर किती छान वाटेल.
हम्म त्यांना काही माहित नाही ना नविन पिढीला आता एवढ
हा म्हणजे अ माहिती पण होते ना कसं आहे काय आहे हे की नाही.
ज्हा माहिती मिळते त्यांना थोडीशी शिकायला मिळतं.
अ शिवाय त्यांना समजतं पण का आपण इथ आलोत. तो आपण इथे हे बघितलं.
हो बरोबर.
पूर्वीचे गोळे तोफ तोफ करत. तर वेगवेगळे नयका शिवाजी महाराजांनी. वापरलेल्याने एका वस्तू कशा होत्या काय होत्या. तर ते दाखवलं तर त्यांना किती आश्चर्य वाटत का कसं धरलं असेल कसं पकडलं असेल एवढी मोठी तलवार वगैरे असं आहे की नाही म्हणजे एकदम अ अ लहान मुलांना बघण्यासारखे किल्ले दाखवण्यासारखे हाईत. तर मग तुम्हाला काय वाटतं की असं विचार आपण सुट्ट्यांमध्ये जर एकवीस किल्ले दाखवले एकवीस हम्म निसर्गच वातावरण दाखवलं कोकण दाखवलं वेगवेगळ्या ठिक ठिकाणी वेगवेगळे असे आपण जर ठरवलं काही ह्या वर्षी इकड जायचं त्या वर्षी तिकडं तर किती छान मुलांना हे होईल
हो.
तुम्हाला काय वाटतं त्याबद्दल.
नाही चांगलंच आहे ना इकडे तिकडे जाण्यापेक्षा मुलांना काहीतरी नॉलेज मिळतं नवीन.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
शिकायला मिळतं ते चांगलंच आहे ना कोकणात जाण ते किती आपल्या शहरातल्या मुलांना कोकण म्हणजे एक नवीनच ठिकाण झालते
हो
झाडं झूडप पहायला मिळत बीच पहायला मिळत अ हा निसर्ग हा निसर्गाविषयी थोडी माहिती माहिती होते तरच त्यांना कळत कि तिकडची लाईफ कशी आहे आपण कसं राहतो ते लोक कसे राहत राहता हे पण शिकायला मिळत ना.
तेच तर
एवढ्या एवढ्या छोट्या छोट्या घरांमध्ये कशी कामं कर तात कसे बिजनेस करतात कोकणात जर गेलं ना मी आता गेली हो ती कोकणात लास्ट म्हणजे मागच्या वर्षी
हो हो
नाही ॲक्च्युअली तेव्हा नाही आत्ताच गेलो होतो एक दोन तीन महिने झाले बापरे एवढे छोटे छोटे घरांनमध्ये ते हॉटेल चालवतात
हो
आलेल्या लोकांना जेवण आणि ते पण एकदम फ्रेश ताजं ताजं व्यवस्थित स्वच्छता प्रिय असं जेवण म्हणजे किती ऍडजस्टमेंट करतात ते लोक
हो
हू आणि आत्ताची मुलांना अ स्पेशल बेडरूम पाहिजे स्पेशल अंघोळीला बाथरूम पाहिजे सगळ सेपरेट असं त्यांना पायला भेटतं बा की नाही आपण काय करतो ते लोक कशी ॲडजस्ट करतात कसे राहतात एकत्र सगळे हू कश्या फॅमिली राहतात त्या किचन मध्ये कंटिन्यू बायका उभ्या असता त्यांच्या बाकी काय नाही पण तेच छान म्हणजे माझ्या मुलांना तर खूप आवडलं ते कोकणात निसर्गरम्य वातावरण झाडांवर इथ आमच्या इथं काहीच झाडं वगैरे काही नाहीये नुसत्या बिल्डिंगी दिसताय म ते त्यांना नवीन वाटतं तिकडे गेले की हू
बस
बाकी अजून अजून कुठे गेलं होतं फिरायला
असं मुलांना पण कसं आजकाल वेगवेगळं दाखवलं पाहिजे केलं पाहिजे त्यानुसार मुलं पण करतात आणि घरामध्ये पण व्यवस्थित पूजापाठ वगैरे आपण केलं तर म ते मुलांना पण समजतं
हू
हा आणि योगा केला स्त्रियांसाठी ते पण छान हाय परत नवीन बायकांनी जर असं आता समजा बचत गट काय काय असे कि आलेले त्या थ्रू जर असं बाहेर एकत्र येतात म एकत्र येऊन जर अस वेगवेगळे नाही का बी अ म्हणजे हे वेगवेगळे नाही का उपक्रम पण वा केली ना बायकांनी तर ते पण खूप छान नाही का होतील बुवा असं
हो बरं झालं हू
हॅलो
हॅलो
हां
हा येतोय आवाज कमी झाला आवाज एकदम
तो किती छान हो होतील बा, आता समजा आपण दहा जनिनचा गट केला, किंवा दहा जणी मिळून मैत्रिणीनी जवळ आल्या, आपण समजा एक एखाद्या मेसचे डबे, किंवा म्हणजे आपला आनंद पण होईल एक एकत्र येण्याचा, गप्पा गोष्टी पण होतील आणि त्यातून एक काम पण होईल की आपण मेसचे डबे केले, तर मग त्याच्यातून आपल्याला पैसे पण भेटतील, जर आप पण सगळ्या नऊ दहा लेडीजनी जर असं एकत्र येऊन जर केलं, तर हा पण एक बिझनेस म्हणजे एक होऊ श शकतोय ना आहे की नाही? अस, कोणी नाश्त्याचे प्रकार करत, कोणी काय कोणी, तर म्हणजे एक मदत पण होते आपल्याला मैत्रिणींची म्हणा, बायकांची म्हणा आणि एक आपला घरगुती म्हणून घराच्या बाहेरन जाता एक हे पण होतं व्यवसाय पण चालू होतो असं आहे की नी, तुम्हाला काय वाट त याच्या बद्दल?
आजकाल तर गरजच ये ती, एका एका हिच्यावर होतच नाही लेडीजला पण काम करावच लागतं, महागाई किती वाढली ये. प्रत्येक ठिकाणी डबल -डबल रेट धरलेत सगळ्या गोष्टींचे.
हम्म.
भाजीपाला पण किती महाग झालाय आत्ताच.
हम्म हम्म.
हिरवी मिरची तर बापरे चाळीस रुपये पावशेर.
हम्म हम्म.
वीस रुपये पावशेर होती त आता चाळीस झाली. म्हणजे डबलची रेट वाढले ना. एका मा एकाच्या पगारावर हा.
मग थोडासा हातभार आपल्या मिस्टरांना पण लागतो ना एक
हो मग तेच ना मग त्याच्यातून हा फायदा होऊ शकतो आपल्याला बचत गटाचा. सगळ्या लेडीज मिळून एकटी तरी काही शक्य नसतं करण नाही का कोणीतरी जोडी पाहिजेच असतं.
असं.
हम्म.
बाकी अजून काय म्हणता?
काही नाही आता तेच म्हटलं कसं वेगवेगळं हं, मी पण एक व्यवसाय करते घर बसल्या
हम्म हम्.
असं.
अच्छा. मी पण करते माझे पण असतात कॉस्मॅटिक वगैरे आयुर्वेदिक मध्ये. म्हणजे चालूच असतं काहीतरी करायचं नाही का.
नाही आपण म्हण आपल्या कामामध्ये व्यस्त असतो आणि आपण त्याच्यामध्ये किती आपण हे करू शकतोय जास्त. जास्त काम त्याच्याकडे पण आपलं लक्ष असतं असं आहे की नाही.
हो.
अस हं. काय चालू आहे.
करायलाच पाहिजे काहीतरी रिकामं बसण्या पेक्षा. कंटिन्यू ठेवलका बरपडत मग. कोणतं हि काम. क कंटिन्यू करत राहायचं काहीतरी असं.
तेच तर कोणी कोणी आता. कस जसे जसे सण वार येत त्या पद्धतीने करत असत. म्हणजे आता समजा रक्षाबंधन आले तर राख्या विकणं म्हणा. राखी तयार करणं म्हणा घरगुती असं पण बायका आहे. करतात छान छान करतात पण असं.
ठीक आहे चालेल संपलाय वाटतं टायमिंग आपला.
हा.
एक पाच मिनटं राहिले.
अजून पाच मिनटं राहिले कां.
हां नाही नाही पन्नास सेकंद राहिलेत फक्त. बाकी अजून तुम्ही कुठे राहायला? हॅलो. हं.